हॅलो
हा बोला ना
काय करती?
काही नाही जेवण झालं.
हो का आमच इतक्यातच झालं जेवण.
हा का, आमचे पण झाले आत्ताच जेवण.
हो का, म्हटलं चला ही काय करते बघू. काय भाजी खाल्ली? आ
खिचडी खाल्ली, केंद्रात गेलते.
स्वामी समर्थांच्या
स्वामी समर्थांच्या केंद्रात गेलतो, आज रामनवमी होती न ओ?
हो माझ तर येणच नाही झालं.
हा दुर्गा सपतींचे पाठ पण घेतले ना.
अरे व्वा.
पाठ घेतले ते राम स्तोत्र घेतलं.
रामराक्ष स्तोत्र
हा ते पण घेतलं आणि होम पण होता ना आज
खूप भारी व्वा, मला माहितीच नव्हत अग
बाई आज चार वाजल्यापासून होतं आज
बो पा
हा.
बरय, बरय.
मोठा मस्त भारी कार्यक्रम केलात त्यांनी आज ते अ बारा वाजता काऊ नाही केलं की राम मंदिर होतो ना आपल्या इथ
हा हा.
त्याच्यामुळ राम मंदिराच ते राम मंदिरातला ते राम जन्माचा ते कार्यक्रम ते घेतलं.
हा हा हा.
आणि केंद्रात मग चार वाजता ते पो वाचायचं होतं का? दुर्गासती पाठ ते तेना मंग केंद्रात घेतलं.
हो का.
हम्म, साडेतीन वाजल्यापासूनच गेल तो सगळे मंग
हा हा हा.
मी काल अ साखरबाईच्या इथं गेले होते. साखरपुड्याला मळ्यामध्ये हो खूप छान कार्यक्रम झाला बरं का.
हो मुलगी कोणची हो मी तर पाहिलीच नाही ती आहे का मुलगी त्यांना?
आणि खूप छान पण दिसत होती हो, कार्यक्रम पण खूप छान झाला. तिची साडी तर इतकी सुंदर होती.
हा.
हो खूप सुंदर साडी होती बघ तिनी आकाशदीप मधून घेतली होती.
हाव का.
हो, एकदम छान होती साडी तिची खूप मस्त होती सा बत्तीसशे रुपयाची साडी होती मला तर इतकी आवडली ती हो
हा ताई घेऊन टाका एकोणतीस साडी
हो घेऊ ना घेऊ ना, खरंच छान होती मला आवडली बरं का.
हाव.
हो, खूप मस् स्त होती आणि स्वयंपाक पण खूप छान होता अगं.
हा का, आपल्या मॅडम पण गेलत्या ना?
हो, त्या पण होत्या अगोदर त्याच गेल्या. आणि मग नं तर त्यांचा पुन्हा डबल फोन आला या या मग पुन्हा मी पण गेले म.
होव का
हम्म
छोटा घरातली घरातच कार्यक्रम केला ना त्यांनी हा ना
भरपूर होते तरी त्या मानानी लोकं जेवण पण इतक इतक छान होत हो जेवण पण मस्त ठेवलेल होत साधीपुरी, पालकपुरी अ छोलेची भाजी होती वांग्याची भाजी होती वरण-भात होता पापड होते जिलाबी होती चिवडा होता हम्म हो छान केलं मला म्हणजे त्या ती नवरी पण इतकी आवडली आणि अ नवरीची साडी पण खूप आवडली
हा
साडी म्हणजे साडी होती बाई आपण जर कधी गेलो नाही याला तर बघू बर का हो खूप छान होती बत्तीशेच्या मानाणी हो-हो बत्तीशेच्या मानाने खूप छान साडी होती झालं का हे करून झालं वाळवण
हो
काय बनवल
आता काय नाही बनवलं त्यांना आईंना ऑपरेशन ला जायचय ना डोळ्यांच्या
हो- हो
तर मग नाही तेे पापड करून आणले कन्नडून
खचेय का
कन्नड ला गेलत्या ना पापड करायला
उडदाचे पापड
हा उडदाचे पापड करून आणली कण कन्नड वरुन
अरे वा
मग त्यांना उद्या परवा जायचं आहे ना ऑपरेशन- ऑपरेशन करायला त्यांना डोळ्याला खूप त्रास होऊ राहिला त्या हा ना त्याच्यामुळे त्या मने एक-एक करून घेते दाळ नेसली मी आज किती मोठी
हो का आम्ही तर काहीच नाही केलं अजून करू आता एक दिवस सुट्या लागल्या का पोरांना पेपर पण चालू आहे ना पोरांचे
हा ना
हा यांचे पेपर संपले परवा दिवशीच्याला करू
ह.
अजून काय चाल अजून.
काही नाही सई बाई चालू आहे फोन मला दे हा
हम
मग काय चालल आणखीन तुमच
काही नाही म्हटलं बसले होते चला म्हटलं फोन करू काय करतेय बघू
काही नाही बाई हेच चालूय आता उन्हाळ्याचे काम किती राहत ओ घरात काम भरपूर राहत ना एक झालं की एक
नाही, वाळवण चिडवण पण भरपूर राहतं ना.
हो ना,, आणि मिटिंग काही अस ली की आपल्याला काम सोडून जावंच लागतं, मग ते काम तसच राहतं ना आपलं. ते दुसऱ्या दिवशी करायच लागतं.
करावच लागतं, पण बरंय बाई, बाहेर पडलं का माहिती होती सगळी. आता आपल्याला किती माहिती झाली, त्या दिवशीच प्रदर्शन, पण आपल्याला कुठं माहिती होत, एवढं छान असतं, किती छान होतं.
तर मी त्यांना सांगितलं इतकं छान होतं, आपले यायला पाहिजे होतं म्हणलं त्यांना. तुम्ही, त्यांना बोलले होते हो मी आपण गाडीवर जाऊ, गाडीवर जाऊ,
हो ना.
त्यांच्या मागं काम निघालं ना तर मग ते गेले तिकडं, ते म्हणते तो आण तिथे आहेत ना, जाय माय सोबत मग.
हा नाही नाही खरच खूप छान होतं, आणि क ना बघू आपण हे ना, आता पुढच्या वळेस डायरेक्ट स्टॉलच लावू आपण.
हा आम आपला आपला स्टॉल, मी तुपाचा लावीन, तुम्ही कशान लावा. मी माझं तूप घेईन तूप.
बर मी पण काहीतरी, पापड वगैरे बनवून घेईन.
हा कायतरी घ्या.
सगळ्याजणी आपण काही ना काही बनवून नेऊ.
हो ना.
माहिती नव्हतं ना आपल्याला इतके दिवस.
हम्म.
आता माहिती झालंय तर करू खरंच.
हम्म.
करायलाच पाहिजे काहीतरी.
हा ना.
हो.
मग.
करायलाच पाहिजे.
हा.
आमचे इतक्यातच जेवणं झाली. अ चार वाजली होती काय, चार नाही चांगली, पाच वाजले असतील त्यांना, साडेचार पाच वाजले होते.
हो का, कुठं राहताय संभाजीनगरला, संभाजी नगरला राहतायत ते.
हो संभाजीनगरला
हाव का, हा काय जवळ आहे
हॅलो
बरं आहे ना तुम्हाला पण आंटी, किती भारी झालं. ह ह माहिती होतीन बाई, बाहेर पडल्यावरच, बायाना काहीतरी काम केलंच पाहिजे ओ. नाही का ओ, दुसऱ्यावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे ना.
हो, बाहेर गेल्यावर माहिती होती.
मग, माहिती होती हुशार होतो मग, घरात घरात मग काही माहित पण नाही पडत.
काय चाललंय ते कळतं आपल्याला.
मंग, बाह्येरची दुनिया जशी कळती ना. नाही तं काये, पोरं अं ते. हुं विचार मीटिंगाचं भारीये आपलं.
बॉ तुम्ही पण आता बाहेर निघत जा, म्हणजे माहिती होईल.
हों ना.
हुं.
बाहेर निघतो नावो
हॅलो
हुंम
ऊन तं किती पडतयं ना?
आं
ऊन किती पडतंय म्हटलं.
हो ऊन तर किती पडतं बई, आज आम्ही राम मंदिरात गेलतो तर इ तं ऊन होतं.
हुं टाईम झालता ना तिथं.
हो ना मला यायचं होतं गं, पण येनच झालं नही. येईल म्हंटले आणि मग नंतर मॅडम आल्या मग कुठे येणं झालं.
दर्शन घ्यायला यायचं होतं ओ तुम्ही, लई भारी होत तिथं. हं हां
आई म्हटल्या होत्या बरं का, पण मागे. आई जर असत्या ना, तर मग नक्कीच आले असते मी.
हाओ एकट्यानं मागं पण घरात खूप काम राह
हो एकटीचं खूप होऊन जातं.
मंग तुमचं आवरायला पण भरपूरये घरात.
हो त्या असल्या का भरपूर आवरू लागता. दोघीकडून दोघी जणी आवर
मंग दोघी कून दोघीना आवर
हुं पटकन आवरतं. नहीतं मं एकटीला नाही होत आगं. हो आणि त्याच्यात पुन्हा मॅडम आल्या का, पुन्हा जावं पण लागतं ना.
हां मॅडम आल्या की बाहेर पण जावं लागतं ना.
त्या असल्या का मं मला खूप टेंशन नही राहतं.
हाव काकू करून घेता सगळे.
हो राहिलं मी, तरी त्या करून घेता.
हा नां काकी काकू करत्याच. हुं
पुढं काय करता?
अं?
पोरं काय करता?
पोरं का? माऊली सायकल खेळतोय, सायकली येउ राहिली ना बई. इतका सायक कि धूम पळतो.
सायकल घेतली का?
नायी सायकल भरपूर दिसायची, पण त्याला येत नव्हती.
बोका
आता शिकला, आठ दहा दिवस झाले ना. बस स्टँडकड जातो कुठे जातो, त्याला काकाबाबात घेऊन येत त्या झोडीत्या, लयी पळतोनावं गाड्या गुड्या कितीक वाहत्यान बस स्टँड वर आपलं बस
मी पण डॉलीला सायकल घेतली बड्डे ला.
हा का, बरंय न बाई. लागतील पोरांना
लागती ना, आणि इथं कस खेळायला कोणी नाहीये. मंग कसं गोडी राहत. ह,
हम्म,
आपला अभ्यास करती काय के ती काही
हा, पेपर चांगले गेले का मंग डॉलीचे आता.
पोर्च छान गेले.
हा ना, ह्यावेळेस नंबर आणत्यात काय मग.
येत काय होतं काय माहिती आता? नंबर येतो का नाही येतो. कोणता तरी एक विषय जातो ग तिला अवघड.
हा ना,
काम
हा का,
जातो थोडा हार्ड तिला.
हा न, माऊला सगळ लीक तायेत त.. वाचता येत सगळं येत वो. पण लिहायचाच प्रॉब्लेम आहे त्याजा.
हो ना,
लिहिता-लिहितस नाही तो पेपर मेन म्हणजे लिहायलाच पाहिजे ना पेपर. पण म्हणजे व्यवस्थित, लिहिणच महत्त्वाचं ते ना दिमाग काय हे करीत नाही ना लक्षात बसतं सगळं सांगतो बर का? पण लिहायचा प्रॉब्लेम आहे त्याचा. इतका हुशार आहे. ती मॅडम पण बोलत होती बर का, मनीषा मिस इतक्या हुशार आहेत इतकं इतकं व्यवस्थित समजून शिकवत्या त्यांना.
अग खेळण्याच्या माग लागता ना पोरं म्हणून तस होतं.
हा पण क्लासमध्ये पण तसाच करतोन तो. पण त्या मॅडम इतक्या व्यवस्थित समजून सांगित्या.
हाना,
लय भारी मला पण फोन लावीत राहता बरं का, तुम्ही हे शिकवा तुम्ही ते शिकवा.
बघू
हा हुशार आहेत त्याच्या मॅडम बर का.
हे छान आणि खूप असं मस्त हे. बरं का,
हम्म,
ह, शाळा पण चांगली आणि
शाळा त भारीच ये, शाळा त भारीच ये लांब टाकूस तर बर हे आपल्या लहानीत. तोरक आपल्या जवळ
स्टाफ पण खूप चांगला आहे समजून घेता. खुप
मग आपण जे सांगितले ते ऐकताय बी त्याच्या करताय ना ते.
मॅडम पण डॉली डॉलीच्या मॅडम पण खूप छान आहे खूप समजून सांगता. कधी पण आ ताप पण काही आडलं फोन वगैरे केलं त बिलकुल असं रागवत नाही काही नाही.
नाही नाही एकदम समजून सांगतात त्या पण.
खरंच मस्त आहे शाळा.
हा शाळा भारी ये.
हो आणि मुळात म्हणजे जवळ पण आहे आपल्याला.
मग जवळ ये ना वो लहान लहान असल्या जवळच पाहिजे शाळा.
लांब जायचं हे नाही ना लांब असली का कसं पोरं घरी येईपर्यंत काळजीच असती बाई.
हो काळजी म्हणजे तेच राहतं ना टेन्शन येतं ना.
हम् आता सईला पण टाकूनगेला.
सेईला टाकायच ना पुढच्या वर्षी आता.
पुढच्या वर्षी नर्सरीला टाकायच किंवा पल्ये ग्रुपला टाक.
नाही नर्सरीला टाकायच ते बोलतात टाकू आता.
हां..
टाकून देयाचं सईला नर्सरीला.
हो हो..
ते फॉर्म भरायचे होते व आंटीचे मला अंटीन ते लवकर सांगितलं नाही. हा ना... हो निघाली ना ओ झाली फिक्स तारीख. त्यांनी मला काल नर्सरी पुसून होत ना.
ते बसत होत.
हा, तीन वर्षापासून होतं ना.
मग पुढच्या वर्ष वर्ष भरायचं. हो, लक्ष ठेवायचं. तुम्हाला एकदा जर म्हटली असती ना तर मी बरोबर तुझ्या लक्षात करून दिलं असत.
आ हो, तेच ना.